हॅलो.
हॅलो
आवाज येत नाही का?
येतोय ना
हम्म बोला
काय चाललं?
काय नाही शेतात जायचं होतं.
हा हो का?
हम्म
काय करायचं शेतात?
शेता मध्ये का मक्का ला पाणी भरायचंय?
हो का?
हम्म
केवढा ली झाली मक्का?
मक्का चांगलीये कमराच्या वरती
हाव का.
हम्म तुम्ही कोणतं मक्काचं बियाणं पेरता? दोन-तीन दिवस झाले पावसाला.
हा
एवढा भरपूर नाही ना पाऊस.
नाही ताई इकडं चांगला पडला होता पटकरत.
हो का तुम्ही कोणतं बियाणं पेरता मक्काचं?
आम्ही का पेजेंटा पेरले. आणि एक नाही जेकेच्या थेल्या दोन आणि दोन
हो का.
आडुसट झिरो दोनच्या. तुमच्याकडं हम्म. चांगलं झालय आम्हाला एकशे दहा क्विंटल मक्का झालय.
हो. जेवण झालं का?
हो जेवण झालं.
रात्री पाऊस झाला तिकडे तुम्हाला?
हा रात्री झाला होता पाऊस-पाऊस झाला वारं नं तें सुटलं. तं गहू पडले म्हणे.
पडलेच का?
आमचा वाळलेला होता ना त्याच्यामुळे काही पडलेलं नसेल.
आमचा तर वाळा हे
हा का काढयचंय पण मग ते काढून मग पाऊस जर पडला तर वाळू कुठं घालायचं?
बरं हाय तें उभं हाय
हम्म.
हम्म ते आम्हाला अभ्यानाची ऑर्डर घ्यायची होती.
जेवणाची.
हा का?
ते आम्ही शंभर रुपये ताठ म्हणून राहिलो, ते सत्तर रुपये ताठ म्हणून राहिले.
हो का.
हम्म. चालला ते दोन तीशेट रुपया मागं पुढे उद्याच नियोजन ते. तुमचत कार्यक्रम य मोटा आइनशी नव्वद रुपयाला प्लेट दिली तेयन तर मंग मूवी कार, खुलतावाल्ला. दोनशे अडीशे लोकांचा स्वयंपाक करणार.
हो का.
हम्म.
बरय आमच्या इकडं बी पहिले आम्ही ना एका जणाकडून मक्काच्या थैल्या घेतलेल्या होत्या, आता दोन वर्ष झाले त्येव्हा मग मकाच्या, कपाशीच्या, कपाशीच्या दिलेल्याय त्यांन बी, हे पेरूम पहा म्हणे कसं, क्वालिटी कशीय कायय. आम्ही तेव्हा लावलेली होती आमच्या शेतात,, तर मग त्यांना कैर्या आणी ते मोजल्या, वा चांगली क्वालिटीय म्हणून त्यांना तेव्हा जेवायचान ते कार्यक्रम ठेवलेला होता.
हम्म
डाळगट्टीचा ठेवलेला होता, एक वेळेस नाष्ट्ताचा ठेवलेला होता, वा लोकांना माहिती झालं पाहिजे का आम्ही तर हे हे बी दीलं याचा असं रिझल्ट आहे म्हणून,, असा कार्यक्रम ठेवलेला होता.
आता बी म मार्गदर्शन करणार, त दुरदूरचे साहेब लोक नर कृशीचे विद्यापीठाचे.
हा का.
हम्म,, उद्या येती खूल्ताबादला भक्त निवासला.
हो का.
त ड्युटी रेन आता कध झालं काम, तर दोन दिवस रेन ते काम, परवडते त्याच्या मधी.
हजार हजारशे हजार रुपे सु होधा त्या
आता ते मेनू वर असल ना.
हं
आता ते मेन्यू वर असल ना कितीक राहते डिश कितीक नई.
मीनु वर राहणार रे,, पण मंग परवडते असते, ऐशीरुपये पासुन कुठेतरी ऐंशी रुपये जास्त
हो का.
हम्म
हार वरणूच लावलेलं का?
हारभरं नई ना
आम्ही लावलेल होतो, डॉलर टाकलेलो होत एका बाजूने आन एका बाजूने गावराण टाकलेलं होतं. पण त्या बायांना उक्त दिलेलं होतं ना, त्यांनी दोन्हीबी एकत्र करून दिलं.
म तुम्ही त्यांना सांगायचं होतं ना आगोदरच.
सांगितलं होत म्हणे त्यांना, पण मग त्यांना रट इतकन केलं नाही आता परत न नाही त्याला दोघीला. आणि बाजूबाजू करून घेणे म्हणे, मग मशीन आल्यावर काढणे, ते काढत नाही ना एकत्र
नाही नाही एकत्र काढून फायदा काय होणार तुमचा कोण घेणार? रिकाम का आम दनी आट फरच रूपय करत आल्या.
बेनं काढलं का?
नाही ना अजून बेन काहीच नाही तुम्ही.
आमच्या इकडं झालं आजच चालू बेन काढलं.
हम, बेनच काय पुढे घ्या का घ घरचं काढ काय.
हम्म,
आदृिकॉल सत मग
भाऊ काय चालू आता.
काय चार साडे चार हजार चालू हाय म्हणे.
होव का, बेनाची पा ''--''
हम्म,
चांगलं भा वाढला पाहिजे आ्र कुती यायलागी कुर्ती ती.
हावग. आमचं तरी जास्त वाग मला नाहीतरी लाकडाऊ लाख लाखोर रुपया तरी तुं वरून आलं कि, काय माहीत.
किती क्विंटल बेणं होतं.
अ, पाच क्विंटल.
होव का, आमच आठ नऊ क्विंटल होतं. झाल काय पाहिजेमला शंभर क्विंटल.
तुमच खर्च भरपूर असा ना आमचा खर्च नव्हतं माग त पैसेच नव्हते घरच काम चालू होतं.
हा मी पण केलेला या वर्षात करतो
आता माडवखर य ते खत बनवायचं.
निमोनि.
सेंद्रिय खत तयार करायचं शेण खाताच डाळीचं पीठ गु ळ.
हा ना, आम्ही बी मागच्या ह्याच वर्षी ना आदरकीला निमोनि खत टाकलं होतं.
हाव का,
हम्म, पेरणीच्या वेळेसच.
एका पोत्यामधी शंभर किलो शयन घ्यायचं दोन किलो डाळीच पीठ. दोन किलो गुळ त्यात मिक्स करून एका पोत्यात भरून ठेवायच. अन नव्वद दिवस त्याला तस च राहू द्यायच. नाही तीस दिवस का नव्वद दिवस सांगितले सरांनी त्या तीस दी''--'' एका एकरला एकदाच निका तर तीन गोण्या चढवत्या आत्ता.
हम्म,
तर डीएपी च्या बी गोन्या गोन्या बरोबरी करू शकत नाही त्या खातच्या इतकां भारी खत.
हाव काय आम्ही आद्रकिला ना. चरातिला आल्यावर ते असं दोन कॉम्प्लेक्सच कायतरी नाव राहत त्याचं स मॅट्रिक्स. आपुण सड लागते त्यावर टाकत्यात ते मॅटिक. ट्रिक्स मधूनच होत ते तर ते. अर्ध्या डाळ माती घेतली आणि त्याच्यामध्ये ती आर्धी पुडी टाकली होती अर्ध्या डाल्याला आर्धी पुडी. चवत्या डाल्याला एक पुढि आणि ती माती अशी बेडवर टाकायची. म्हणजे तेना शेवटपर्यंत तरी आ आद्रकतेवरची माती राहते का. ती अशी खूसखुशित राहती. उन्नत हा, उन्नई लागत नाही सड लागत नाही. मऊ राहती याच्यावरच्या, नाही सड नाही लागलेले आमच्या अदरकीला
हम्म
टाका काढून घ्या पैशे करून देण्यातून मुक्त झालेत ना देणदारीतून मुक्त झाले.
हा, ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता काय आहे काय नाही ते घेणं बी पडतं देणं बी पडतं. आता पुन्हा हे सुरू होईन ना आता पाहुणे रावळे आमच्या मागं. त्याला लागतील दहा पंधरा हजार रुपये.
दहा पंधरा हजारांन काय होत
मी म्हंटलंय म्हटलं आपण म्हटलं येडेपनानी करू म्हटलं आता पहिल्या सारखं आज त्यो ऑपरेशन झालं. त असच हीला आन साडी तीला आन साडी ती काही बी हिशोब लावत्या सातशाची ना आठशाची म्हटलं तसं करायचंच नाही यगदाच यगदाच मी कन्नडला जाईन म्हंटलं आणि किती मोठं घेऊन येईन म्हंटलं चारशे रुपयापर्यंत.
तर व्यवस्था होती वाटतं त्याना संभाजीनगरहुन तर कधी नेला तुम्हाला वाल्यासि रे सातशे रुपयाची साडी चारशेला भेटती
तसच ना चारशे रुपयापर्यंतच आणायची महागाची आणायच्याच नाही
एवढं भारी भारी साड्या कुट घेत बसायच्या आता कोणाला
हा ना
आग बाई आती तीड आहे, आ आती नाही करू देत रिकाम कामे
ऊमा आपली हे नाही ना तशी ऐपत नाही ना आपली तशी आजू
आथर्व झोपेल का?
करू का, नाही बाहेरे आहे, करू कट आता नऊ मिनटं झाली.
हम